हां ये काय नाव आहेस
हो येतोय येतोय. बोला
काय नाही म्हणलं माझे पण शिल्लक राहिले दोन करून घ्यावेत.
हां करून घेतलेले बरे आहेत लगेच. आता सध्या ग्रुप वर तर कोणीच ऍक् ऍक्टिव्ह नाहीये.
हो सकाळी म सकाळची गडबड
हम्म बालपणीच्या मैत्रिणी भेटल्या का नाही सुट्ट ट्टीत
नाही आता आम्ही बालपणीच्या मैत्रिणी भेटायला सगळ्याच लांब लांब राहत आहेत प्रपंचात गुंग झाल्यात सगळया
हो तरी पण एखाद्या वेळेस वर्षातून एक त्या भेटत असतात
हो ह्या वेळेस आम्ही केलतं डिसेंबरमध्ये प्लॅनिंग फिरायचं तेव्हा झाल ती भेट
अच्छा! कुठं गेलतात फिरायला
माथेरान माथेरान
अच्छा! काय, काय बघितलं मग काय मजा केली सांगा
काय, माथे फिरायला गेलो काय फिरलो तेवढं तिथलंच टुरिस्ट प्लेसय ते
अच्छा तर ट्रेन मध्ये बसलात का
नाही तिथं खूप वेटिंग अस
त्य ट्रेन इंग्रजांन त्या काळात तीथलीचय ना वाटतं आणखी आणि आजही ती ट्रेन कोळशा शावरच चालते
चालते हा ते छान आहे नाह, ना ते नंबर आणि त्यांचा टाईम मॅनेज होत नव्हता आम्ही आपल्या लेडीज, लेडीजच होतो मग सोबत पण कोणी नाही थांबायला मुलं पण म्हटलंय नाही होणार काय, आम्ही गाडीनेच गेलो वर
अच्छा म म्हणजे ती ट्रेन आपल्याला वर नेते का
वर नेते
आणि ती ट्रेन आपल्याला कुठून मिळते?
पायथ्याच्या इथूनच खालूनच
अच्छा
हम्म्मम कर्जतला उ तरलो कि तिथून ट्रेन भेटते आप
कर्जत म धून आपण उतरलोत की आपल्याला ट्रेन मिळ ते का ती बरं बरं म्हणजे ट्रेन मध्ये बसायचा योग नाय आला काय खरेदी वगैरे केली की नाय तिथं?
तिथं खुपच महाागई एवढा काय खरेदी टुरिस्ट प्लेसला नको वाटतं खरेदी करायला. आम्ही आपलं मनसोक्त एक रिसॉर्ट बुक केला तिथं राहिलो तिथलं जेवण खूप छान होतं पण राहायची पण छान सोय होती. हम्म मस्त मुलांना पण आवडलं. सगळ्या
आणि राहणे आता तुम्ही आत्ताच म्हंटलात की सगळ्या लेडीज लेडीज गेला होतात मग हॉटेल वर राहिलात म हॉटेल वर हे आस इन्सिक्युर वाटलं का किंवा काय भीती वाटली का?
बिलकुल नाय.
अच्छा म्हणजे अ आसपासचे लोक किंवा त्या हॉटेलचा ओनर चांगला होता म्हणायचं.
हो.
हा मग ते एक चांगलंय की बाबा महिला एकट्या गेल्या तर त्यांना सेफ वाटलं पाहिजे नाय. गेलेल्या जागेवरती की बाबा आपल्याला समजा दिवसभराचं काय नाय पण मुक्काम करायचा असल्यावर माणूस सेफ्टीचा आधी विचार कर तो ना म त्या दृष्टीनी ते चांगलंय म्हणायचं.
हा छानये ओळखंच होती एक जणाची. केलं केलं हॉर्स रायडिंग केलं. माझा फस्ट अनुभव होता. मी तर रडतच होती. घाबरून.
हो काय
माझी डेरिंगच होत नव्हती. नाही ते काय होतं चढ होते. उ उतार होते खड्डे खुड्डे ते समोरच एक दोन वेळा घोडे खा घसरलेले लोक पडलेले बघितले. मला असं वाटायचं की न को मी ते बाबा फिरते पण मला काही घोड्यावर न मैत्रिणींनी खूपच फोर्स करून बसवलंच.
म्हणजे बाकीच्या मैत्रिणी बसल्या हो त्या आणि फक्त तूच चालत जात होती?
हां. मी तरी चालत एकटी घोड्याच्या मागे धावत होती. आणि ह्या सगळ्या घोड्यावर होत्या.
बर.
मज्जा आली नंतर नाही थोडं घाबरून च होते मी.
हां.
पण नंतर वाटलं की अरे यार आपण उगंच घाबरत हो
हां हां कारण ते लोकं पण शेवटी त्यांच पोट त्याच्यावरच आहे. ते आपल्याला पाडणार नाहीत ह्याची काळजी घेतातच ना आणि बसलेले त्याचा माझा अनुभव काय? की ते लोकं समजा चढ आला तर बाबा पुढच्या साईडला झो का उताराला मागच्या साईडला झुका असं सांगत होते ना ते, कसं बसायचं काय करायचं.
तरी पण काही सांगता येत नसतं ना, आता ते माझ्यासमोर ते पडलेले हां.
तो अनुभव एक वेगळाच होता म्हणायचं घोड्यावर बसण्या पहिलाच अनुभव आणि ते ही डोंगर चढलात का? बरं आहे, म्हणजे प्लेन
आणि दाखवलंय त्यांनी कसला मग? की पॉईंट कुठं काय नो पॉईंट हो ते बाई लव
लव पॉईंट मग की पॉईंट हाय तिथं त्याच्यानंतर सनराईज चा पॉइंट हाय. हाय ना. सनसेट पॉइंटय सं सेट पॉंइंट पण हाय तिथंच. सनराईज नाही, सनसेट पॉ हा मी पणं जाऊन आलीय तिथं, त्यामुळेच मला पण थोडी थोडी माहिती हाय. आम्ही गेलो त्यावेळेस तर तिथले माकडं म्हणजे मागच ला काय दिसलं की, म त्रिणीने भाकरी, ते सोलापूरची प्रसिद्ध भाकरी आणलेली आणि चटणी, तर ते माकडांनी ती पिशवी ओढून
सगळी भाकरी, हा नाही, म ते हातात
तिथं हॉटेलवाल्या डबा घेऊन माकड पळालं. खूप माकडं हायत तिथं, खूप माकडं हायत, पण अ निसर्ग पण तिथ काच सुंदर हाय तिथला. एकदम छान वाटलं डोंगरावर, ते आणि सगळी जी वाहतूक आहे तिथं म्हणजे हॉटेलची म्हणा, किंवा ते सगळे घोड्यावर म्हणजे तिथं प्रदूषण हा प्रकार त्यांनी ठेवलाच नाही. फक्त सायकल आणि घोडे एवढंच त्यांनी वापर ठेवलाय म्ह ते तिथल्या स्थानिक लोकांनी ते चांगलं पाळलंय पर्यावरण चांगलं जपलंय गाड्या कसल्याच वर येऊ देत नाहीत कुठल्याच. अगदी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी किंवा वाहतुकीसाठी सामानाचा सुद्धा ते गाड्या वापरत नाहीत ते महाबळेश्वरला ना त्यामुळे पर्यावर तेन चांगलं टिकून राहिलंय. छान वाटतं तिथं गेल्यानंतर, हमम मग आता परत कुठं प्लॅनिंग आहे आणि परत मैत्रिणी म्हणटल्याव झोपला आस नसताल?
तर खूप धम्माल रात्रीचं जागरण अअअअ रील्स बनवनं फोटो काढणं ह फो
हो का रील्स पण केल्या काय?
हो केलंय ना मस्त मस्त केल्या, फर्स्ट टाइमच सगळं ट्राय केलं.
फर्स्ट टाइम ट्राय केल्यामुळे त्याचं कौतुक जास तच असेल आणि त्यात जुन्या बालपणीच्या मैत्रिणी बोलल्यावर तर काय, सोन्याहुन पिवळं.
ड्रेस कोड ठरव लेले आम्ही वन पीस घालायचे. त्यानुसार तुम्ही हम् हम् शॉपिंग
हा. अच्छा आणखी काय?
काय आता, आता ती ट्रीप एवढी छान झालीय तर आता असं सगळ्यांनाच वाटतय की आता अजून एकदा करा रे असच प्लॅन कुठेत री पण आता म्हणतायत लांब करा लाम कुटे तरी
हो का म्हणजे हे किती दोन दिवसाचं प्लॅनिंग होतं का तुमचं? अच्छा एक दिवसाच ठीक आहे आणि जाताना कसं ट्रेनी गेलात का मग?
हो आमी ट्रेनीच गेलो
अच्छा अच्छा एक दिवसाच म्हणल्याव मग छान झाली थोडक्यात पण शॉर्ट बट स्वीट म्हणता येईल ति पिकनिक आणि तिकडून आल्यानंतर तस नवीन उत्साह स्वतः साठी म्हणजे अ व आ वर्षानुवर्ष घरात काम करायचं स्व तासाठी ना इतरांच्या वेळेप्रमाणे जगायचं त्यात स्वतः साठी आखात दिवस काढला आणि तो वापरला पण! असा बद्दल प्रतेक प्रत्येक लेडीज ला पाहिजेच मग ते काम करण जॉब करणारी असुदे किंवा घरात बसणारी हाआ रिलॅक्स पण होते आणि आत्मविश्वास पण वाढतो ना की आपण एकट काही करू शकतोत.
एकट आपण निर्णय घेऊ शकतो किंवा स्वतःला सावरू शकतो माणसांना कसं वाटतं, एकट्यात चालल्यात बाबा जग असंय सेफ नाहीये पण काही ठिकाण अशी आहेत की जिथं आपल्याला सिक्युर वाटत. आणि आपण पण बाहेर गेलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
घरच्यानी सपोर्ट केला पाहिजे.
हा ते पण आहे घरच्यांनी पण सपोर्ट करणं तितकंच गरजेचं, तेवढं आहे आपल्याला घरच्यांनी पाठवलं म्हणायचं. जा बाबा करा एजॉय बऱ्याच जणांना इच्छा असते पण घरचे सोडत नाहीत एकट्याने कसं जायचं त्यांची पण चुकी नाही म्हणा लागेल कारण समाजात घटनाच अशा घडतात. एकटा लेडीज पा ठवायला जरा माणूस विचारच
विचार करतो.
हम्म चालतय टाइम बघा किती झालाय.
ह असेला आपला टाईम किंवा नसेल थोडा जा राहिलाय बा
आवाज येत नाहीये. हा चालेल आपण कट करूयात.
हो ठीक आहे ठीक आहे.
ठीक आहे ठीक आहे ओके.